हॅलो आवाज येत नाही आहे ग.
हो.
हा बोल बोल आता आला.
ले का?
काय म्हणटलीस?
आवाज नाहीयलगलय काय म्हटलं?
होय होय आला आत्ता आला.
हा. ह.
काय?
काय कालं?
काय नाही बघ आत्ता सगळी काम स्वयंपाक वगैरे आवरून आता बसलेलो.
तू काय करतेस?
आवरलं काय?
होय होय आवरलं की
हा हा.
लवकरच करायचं झारा तरी पण आठ वाजली सोड.
हा.
हम्.
स्वयंपाकात आताय स्पेशल
स्पेशल वगैरे काय नाही नॉर्मलच आहे आपलं.
हा हा.
हम्म तू काय करतेस?
मेडिकल मध्येआहे बग.
होय मेडिकलमध्येध्ये जाते.
तुझं काही कॉलेज चाल आहेत काय?
होय मी आता एम एस सी सेकंड इयर चालू आहे माझं कम्प्युटर सायन्स
त का?
होय.
हा हा
काय
नाही कॉलेज कुठलं
मी शिवाजी युनिव्हर्सिटीला
हा हा
तिकडच आहे काय ते
बस म येऊन जाऊन करतेस काय म्हटलं
होय होय रोज अप डाऊनच असते आता बघू या सेकंड इयर ला काय नाही म्हणते कव्हा तरी जायचं एक दोन दिवस
हा हा हो तेना झाण बस न म्हटलं की आणि पावसाळ्यात तर लायची होते ग
होय हाल म्हणजे काय थोडं बघितलं फर्स्ट इयरला रेग्युलर जाऊन त्रास झाला
हा
लवकर जायला लागते ना सकाळी
हा हाॉले कॉलेजचं टायमिंग किती असतं ना
कॉलेजच काय अकरा ते पाच किंवा अकरा ते तीन मग कसं लेक्चर होत तेल नाही होतील
ह
प्रॅक्टिकल वगैरे हे स.. सगळं करायच मग काय फिक्स असं टाईम नसतेच रोज एक वेगळ टटेईम असते.
लवकरच निघायला लागत असल घरात.
होय आठच्या बसनी जातोय हितन गावातनं. तीज बस म फुड कोल्हापूर ला जाते ना. हाय तेच रोटी नसते होय तीच बस कोल्हापूरला जाते मग तिथन परत के एमटी पकडून कॉलेजपर्यंत जायचं
ह ह
तिथनं परत ना आणि के एमटी पासन स्टँड वरती तिथनं मग इचलकरांची आणि मग इचलकरंजीत नव आवात
हा
असस्ते
लई लांब पडतो
होय आउटसाईडच आहे ना युनिव्हर्सिटी पूर्ण
ह
त्यामुं लांबच आहे आणि इकडनं ताराराणी आणि पुतळ्यापासून रोड आहे मध्ये पण तिथनं असं काय आपलं व्हेिकल वगैरे भेटत नाही मग रिक्षा वगैरे कुठं त्यांचे तिकीट वगैरे पैसे वगैरे जास्त घेतात ना ते.
अय रिक्षाला जास्त घेतात.
हमहम्म मग के एमटीचं तिकीट किती, पंधरा होतं. ते पण आता फ्री करणार आहे म्हणत होते. काय माहित आत्ता काय कांय हह. तू किती वाजता येतस मग.
ती इतलपण टाकुन घें म्हंटलं
हा के एमटीचा पास पण असतोय सोड पण ते तिकड पूर्ण बिंदू चौकात जायला ला. त्याग पास काढायला.
हाहा..
मग कुठं तेवढं ये जा करण्यापेक्षा आपलं.. हा हे रोजच केलं म्हणजे एवढं कुठं हे करत बसतीस. आणि परत एकदा संपला की, आणि परत जावा हे करा.
एकदाच जायला लागते खर पास असला की, रोजचे पैसे वाचतात नाही.
वाचत्यात पण कसं ते एकदम पैसे द्यायला लागते. मग कधी कधी आपलं जाणं फिक्स रोज.. रोजच्या रोज जाणं फिक्स असलं तर चाल..
हा होय ते पण असल कधी कॉलेज असेल, नसेल मग. अन अं ज्या वेळेला असेल, तेवढ्या दिवस तेवढ गेलं की मग ते काय. पासचा काय उपयोगच होत नाही.
होय की आणि आमचं कस, अचानक सांगतात. अग सकाळी जां.. तेशी कॉलेजला म्हणजे आम्ही जर, घरी निघालो. आम्ही अक्षरशा कोल्हापुरत असतोय. आठच्या बस न गेल्यामुळे मी साडेनऊ पर्यंत कोल्हापूरमध्ये पोहचतोय. आणि मग ह्यांचा तेव्हा मेसेजेस वगैरे येतात की असं, असं लेक्चर नाही आहे. किंवा मग ग्रोथ. तसं मुला मुलींच्या ग्रुपवरती समजते की आज येऊ नका कोण लेक्चर नाही असं वगैरे काय काय काय..
हा, हा.
मग त्या कंडिशन मध्ये हेच होते ना ते. त्यापेक्षा हाय हे आपलं ज्यावेळी जातोय त्यावेळी तिकीट काढायचं नाही तर मग.
रविवारचं आणि आदली मधल्या सुट्ट्या आणि आतीलच.
होय त्यात पण मग ते वायाच जातात ना पैसे.
बाय.
आपण म्हणतोय पास खरं काय उपयोग नाही ते रोजच्या रोज एक्झॅक्ट जायला लागत. तयेच, अशा कंडिशन मध्येच चालतात. ते पास वगैरे पाकी कर नाही चालत.
कंटिन्यू जाणं एनं असल की मग त्या पासचा उपयोग होतोय नाई.
होय, मग काय तर. तू किती वाजता येतेस मग सकाळी मेडिकलमध्ये?
माझं टाइमिंग बग सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत असतेय आणि स आणि आणि संध्याकाळी मग आणि पाच ते आठ असते मग आठ वाजता पेशंट संपले की बंद करायचं ना जायच.
होय म्हणजे असं हॉस्पिटल साईड असते तिथेसका?.
होय ओ हतिथं लाटायच.
हं हा हा. हा तेच मग बर मध्ये बरा म्हणजे जास्त वेळ गॅप भेटतोय की तरी.
हो मिळते की दुपार सगळ माहिती आहे तुला.
हा हं ह
जरा दुपारचं वय जराकाहीतर कामात आवरता येता की.
होय, होय बरोबर आहे की. मग सकाळी घरातलं वगैरे आवरून येतेस का?. कोण बा बाकीच दुसरं कोण हाय करायला?
किती थोडं आवरायच राहिलेलं काय असलं तर तेवढं त्या करत्यात.
जाऊबाई आहेत का? सासूबाई फक्त.
मी एकटीच हाय.
होय, बरं आहे ते आणि बरं आय.
दोन नंदूबाई आहे. खरं दोघींचे पण लग्न झाल्यात.
हम्म त्यांच काय सोड त्या लेकी थोडे दिवस येणार, जाणार.
होय, होय कधी तरी येणार, कधी तर जाणार त्या.
होय, तरी बरं म्हणजे सासूबाई वगैरे करत असल्या तर एवढं काय वाटत नाही. थोडं का जॉबला जात्यास म्हटल्यानंतर करायलाच पाहिजे थोडफार.
हो अ.. मग काय वाटत नाही त्या नसल्या की मग माझ लय अवगड होतय कुठ तर गावाला इकडं, तिकडे गेल्या का नाही मग मला सगळं आवरून ठेऊन यायला लागतेय.
होय, की आणि दहाचं टायमिंग म्हटलं तरी पण ते घरातली कामं वगैरे आवरायच परत जॉब वगैरे,, होय,,
एकटी करायच म्हटलं की मग होत नाही दहापर्यंत..
नाही, नाही होत,, ते सवय पाहिजे मग त्याला पूर्ण, अस एकदम एसऽ पेेन्स पाहिजे सगळं आवरायचं, एकटीनें म्हणल्यावर.
ते लोकं उठायला पाहिजे.
होय की.
तरच आवरता येईल, आणि कस, माणसांचं सगळं हातात निेूउन द्यायला लागतऽ त्यांनी काय तुमचं तुम्ही करा म्हणून सांगून चालतय त्यांना,,
नाही, नाही, माणसांच सगळ्यांच्या घरी तेच आहे, आमच्यात तरी काय? तेच आहे आमच्यात पण.
साधा चहाचा ग्लास,, हां, चहाचा कप पण हातात द्यायला लागतोय नेऊन.
हम्, ते जण एका वेळेला असले तर तसं पटपट सगळ्यांना देता येतय नाही,, आपापली कामं करता येत येतऽ हेनी एकदा येणार त्यांनाऽ द्या, मग परत त्या दुसरे येणार त्यांना द्या, असं करत त्याच्यातच जास्त वेळ जातोय नाही.
होय, होय, बरोबर हाय की, काय बायकऽ लोकांची कामं आहेत ती म्हटल्यानंतर,, करणं भागच आहे, काय ऑप्शन नसतय दुसरा.
न त करायला तुसं करायला लागतय,,
हम्म, आई बाबाच्या घरात सुख असतय, तस तिकडे भेटत नाही तसं.
हम्, ह, ना कोण, भाऊतन कोण हायत का नाही?
हाय की भाऊ माझा तुझ्याच बॅचला होता कि वैभव. फक्त बी डिव्हजन ला होतय.
हा,, गदी आहे
हा, त्याच पण झालंय सगळ आता जॉबऽ चालू आय,, हां,,
हुतोऽ
हो सका भाऊ.
ह,, काय करतोय म आता?
तो आता इथं जातोय यड्राव ला. जॉबला.
ह् ते काय झालं तेथून?
बी सी ए झाले. पुढ काय केलं नाही बी सी ए तेवढंच केलं ते पण कोरोनाच्या ह्याच्यातच झाले बी सी ए पण.
हा हा.
त्या कॉलेज काय व्यवस्थित म्हणजे असं झालंच नाहीय.
ह बघल होतोय का आता.
काय ते?
होय जॉबला आता.
ह आणि कोणा कडन.
घरात मम्मी पप्पा आम्ही आता म्हणजे जॉईंट फॅमिली होती सोड पण आता सेपरेट झाले एक दोन वर्ष झालं त्यामुळे आ चौघ असतोय आम्ही.
हा.
हम्म जातात सगळ्यांची काम चालू आहे जिकड तिकड. माझ पण आता कॉलेज चालू होईल झालेच ऑलमोस्ट पण मी तब्येत बिघडल्यामुळे गेलेली नाही.
हा.
हम्म.
हो लास्ट इयर.
हम्म.
झालं एवढं एक वर्ष केलं की मग आम्हाला पण जॉब तन बघायला पाहिजे.
होय.
कोण न्यायला येते का कसं जातेस मग आत्ता घरी. आठ वाजले हा हा. लांब आहे काय जवळ आहे मग ते घरापासून मेडिकल?
आहे आणि मेडिकल गावात आहे एवढं लांब पण काय नाही इथून. एक दोन किलोमीटर एवढंच आहे फक्त.
हा मग काय चालतेय कधी जरी कोण न्यायला आणायला वगैरे नसल तरी. वॉकिंग डिस्टन्स वरण हाय.
ते पण असं काय होत नाही घरातले कोण ना कोणत शक्यता असतच.
होय.
आमची फक्त जॉईंट फॅमिली होती मागे आता कस. कोरोनाच्या वेळेलाच सगळेजण वेगवेगळे झाल्यात.
हा हा हा.
मग प तसं अजून एकत्र असल्यासारखंच आहेत ग पलीकडचे भाऊजी हे ते मग कोणत येतय घ्यायला असतात सगळी गावातच त्यामुळे हा हा ठीक आहे.